हॅलो हा येतय काय व्हायचं क्लिअर?
हा येतोय येतोय.
हा हा हा. तर मग कशी काय आठवून काढली तुम्ही? ह.
मला तुम्हाला आपल्या भारतीय सणांबद्दल जरा माहिती ते सांगूशी वाट
ह हां हा मग चहा वगैरे झाला?
हो झाला तुमचा?
हम्म तर आता तुम्ही सणांविषयी काढले तर मग तुम्ही सांगा मला? कोण कोणते आपले प सण आहेत. आणि त्याविषयी मला थोडी माहिती जाणून घ्यायची. कारण मी ते म्हणजे कधी बघितली नाही सण म्हणजे फक्त माहिती आहे पण ते कधी म्हणजे अनुभवलं नाही त्यामुळे तुम्हाला त्याची माहिती नक्कीच द्या
हा नक्कीच नक्कीच आपले प्रमुख धार्मिक सण म्हणजे दिवाळी गणेशोत्सव होळी रंग
हा तय का ना
अशे असतात दिवाळीमध्ये कसं अ दिवाळी हा सन दिव्यानी
म्हणजे प्रकाशाच सण.
हा दिवाळ्यांच दिव्यांचा सण असून अंधारा अंधारावर प्रकाशाच्या आणि
ह र प का बला
सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे
होय काय हा बरं
आपल्या घरामध्ये आकाशकंदी लावतोय आपण चकल्या चिवडा लक्ष्मीची पूजा घालतोय
हा
पटाके
हा
दररोज दारात रांगोळी आणि त्यावेेळेस आपण पण आपल्या मुलां न क आपल्या घरा काम करतोय घर झाडून घेतय दिवाळी सण या अगोदर आपण घराची डागडुची करून घेते धोनी मोठी मोठी धुनी वगैरे सगळे धुऊन घेतोय
होय
आणि जास्त करून हा दिवाळी सण भरपूर जणांना मुलांना जास्त आवडतो हा असेल या सणामध्ये वेगवेगळे पदार्थ केले जातात चिवड्या चिवडा च चकली लाडू वेगवेगळ्या प्रकारचे
हा
शंकरपाळ्या
भारी की आणि काय केलं जातं
वेगवेगळ्या पद्धतीचे लाडू
हा
चकली शंकरपाळ्या
होय काय खरंच की म्हणजे छान असे पदार्थ बनवतात मग त्यातली एक रेसिपी ती म्हणजे मला तुम्ही सांगाल म्हणजे असं कोणती जी तुम्हाला माहिती आहे ती
मी मला जास्त करून चिवड्या चीवडाची रेसिपी खूप आवडते
मग सांगलं की मी नक्की ट्राय करीन ना
हा आपण जरा शेंगा घ्यावे म्हणजे दोन किलो किंवा एक केलो जरी चिवडा घेतला आपण
हम्म
तो जराने निवडून घ्यावा त्यात खड घण बाहेर काढावे शेंगा असतात त्या घरात तळून घ्यावा कडीपत्ता तेलात भाजून तळून घ्यावी
हा का
त्याच्यात आलं लसूण
बर चाल
हरभराडाय
हम्म
हठीक्यावी परत चटणी चिवड्याचा मसाला आणि थोडीशी साखर मिक्सर ला बारीक करून ठेवावी
हा हा हां
एक थोडस तेल घालून त्यामध्ये शेंगा कडीपत्ता
हम्म
परत आपण हरभऱ्याची फोटाण डाळ म्हणतो त त्याला फुटंडा आणि चिवड्याचा मसाला थोडीशी लाल तिखट
हा
अ थोडस मोहरीे
हा
हे घालून... सगळं भाजून घ्यावं... आणि आपण जे चिवडा निवडून ठेवलेला आहे... त्यात ते... घालून मिक्स करून घ्यावे सगळं आणि नं तर मी जे म्हटलं तुम्हाला... मिक्सरमध्ये घालून... ते... अ साखर बारीक करून घ्यायला सांगितली मी तुम्हाला
होय
ती... साखर वरून घालून... आणि परत एकदा मिक्स करून घ्यावी
हा
अशा पद्धतीने चिवढा बनतो आमच्या इकडे
होय काय.... खरंच खूप म्हणजे... पद्धत छान आहे तुमच्याकडची ह... आणि खरंच तुम्ही म्हणजे... छान पद्धतीने मला सांगितलं... मग आता तुरी सणांबद्दल सांगा
अजून एक सण आहे... गणेश उत्सव
हा बरं
ह्म्म्म
महाराष्ट्रामध्ये हा सण सगळीकडे साजरा कर गल्ली बोळातून... आपण गणपती तेन बसवतो आणि... यासाठी... या वेळेस... आपले सगळे लोक... गल्लीतले असो... किंवा समाजातली सगळी... एकत्र येतो आपण कोणत्या वेळेस... त्या गणपतीच्या आरती करण्यासाठी... स्थापना करण्यासाठी
होय... महाआरती
हा... महाआरती करण्यासाठी... त्यामध्ये आपण आमच्या इकडे कसं असतं... सात दिवस किंवा चौदा दिवस गणपती ठेवला जातो... आणि प्रत्य प्रत्येक दिवशी... वेगवेगळ्या जोडप्यांनी... आरती करायची असती
हाहा... हा हा
पूजा... करायची असते गणपती
खरंच... भारी आहे की... आणि
त्या मोठ्या गणपतीला... पाच तोरणाचं नारळ बांधावं लागतं हार... वगैरे सगळं वेगवेगळ्या गोष्टी... सगळ्या कराव्या लागतात... पूजा करावी लाग
हा
शेवटला सगळीजण मिळून महाप्रसाद घालावा लागतो
हा
अशा पद्धतीने, गणपती... गणेशोत्सव आमच्या इकडे साजरा करतात
हो... खरंच... खूप छान हाय की, तुमच्या इकडं पण पद्धत
हा
बाय बाय... हं हं आपल्या म्हणजे... तुम्हाला मी एक पद्धत सांगेन... म्हणजे, आपल्या... म्हणजे आधी जी पद्धत चालत होती ना... त्याच्याबद्दल मी तुमच्याशी थोडं डिस्कस करेन... की म्हणजे आपल्या आधी कसं होत बघा... की आपलं पूर्वजं आणि कसं आपली परंपरा... ज्या जपत आलेली आहेत आणि... ते परंपरा... ते म्हणजे... खूप आधी काळापासून च... जपत आलेली होतीत... तर ते काय करायची लोकं... आधीच्या काळातली... तर जो आपला पितळचा तांब्या म्हणून.. आपण असतो... तुम्हाला माहिती असेल... आधीच्या काळात म्हणजे... घरोघरी तुम्ही जाल... तर तुम्हाला स्टील असं दिसणार नाही.. तर तुम्हाला फक्त... कसलं दिसणार तर... पितळ्याची भांडीच आणखी हय पद्धत... मला खरंच खूप आवडायची छान म्हणजे.. पितळ्याची भांडी... याची छान वाटायची ती... आणि आता... तर तेच भाग ती काय करायचीत आधी... तर ग्लास... म्हणजे ते... जो तांब्या आहे ना त्यात पाणी... म्हणजे ते भरून ठेवायची आणि तेच पाणी... सकाळी उठून त्यांनी... म्हणजे ते प्यायचीत
हा
आणि ते पिल्यानंतर असं होतं की त्यांच ती पचनक्रिया सुधारते पाणी पिल्यानंतर कस आपल्या शरीराला पाण्याची जेव अ कमी भासते तेव्हा ते म्हणजे पाणी आपल्याला ते आधार पण देत. आणि आपल्या शरीराला ते चांगलं होतय ते त्यासाठी त्यांनी ते पाणी प्यायची आधीच्या काळातली एक पद्धत होती. ती आता थोडीशी फारशी म्हणजे दिसून येत नाहीये.
नाही, नाही नाही येत नाही आहे.
हा तर म अशी पद्धत होती तर आणि कुठल्या सणाबद्दल तुम्ही सांगू शकाल हा बरं.
गुढीपाडवा कसं महाराष्ट्रात हा सण मराठी नवीन वर्ष म्हणून साजरा करतोय आपण चैत्र म्ह महिन्याची सुरुवात म्हणून साजरा केलेला जातो आपल्या दृष्टीने म्हणजे पाड गुढीपाडवा सण म्हणजे एक नवीन वर्षाची सुरवात असते त्या नवीन वर्षात आपण नवीन-नवीन गोष्टी घेतो दारात गुढी उभा करतो. रागोळी, कपडे नवीन घालतो होळी. ग गावातल्या गाऊ न ये उदा्या असतात ना आमच्या इकडे त्यावेेळेस.
ह हां हां.
ती गाव निवद प्रत्येक गावातल्या देवळात ती निवद द्यावी लागतात. मोठ्या आपल्यापेक्षा वृद्ध माणसा-माणसांची अ म्हणजे आरती तेन करून पूजा करावी लागते इथे.
बर.
परत अजून एक त्या दिवशी अ एक महत्त्वाचा अगोदर पाासूनच परंपरा चालून आलेली आहे ती.
हा.
अ कडुलिंबाचा पाला असतो तो, तो पाला आणि आपल्या घरात जे हरभऱ्याची डाळ डाळ असते ती भिजवून ठेवलेली असते अगोदरच. ती आणि थोडस गुळ हे अ आपल्या वाट थोडस वाटून घेऊन क नी आपल्या घरात असणाऱ त्या दिवशी प्रत प्रत्येक मुलाला ते थोडं, थोडं, थोडं खायला लागतंच ही अगोदरपासन परंपरा आहे.
हा.
आणि ते खाणं गरजेचं आहे असं म्हणतात की ते खल्ल्यामुळे आपल्या शरीातले वाईट ऊर्जा आपल्या घरातली वाईट ऊर्जा, आपल्या मनातले वाईट विचार हे जातात.
होय काय?
हा, आणि नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष आमच्या घरामध्ये सोनं, चांदी
हा.
अशा नवनवीन गोष्टी आम्ही आमच्या घरात आणतो त्या दिवशी.
खरंच म्हणजे खरंच पद्धत चांगली तुमच्या इकडची पण. आणि कस आहे आता म्हणजे आताच्या ते मुलांना ते कस तरी वाटते ना खायला कडू आहे. हम्म त्यामुळे ते खायला नाही बघत, तर तो एक दिवस आहे त्या दिवशी ते ते खायलाच लागत त्यांना ते हा मग तो त्या पण सणाच तस एक महत्त्व आहे.
हा.
खरंच म्हणजे खरंच पद्धत छान आहे तुमच्या इकडची. आणि त्या तुम्ही बोलला की त्या दिवशी सोनं खरेदी केलं जाते ते पण एक पद्धत चांगली आहे आणि सुहासणीसाठी त्या दिवशी काहीतरी म्हणजे जोडवी वगैरे पण घेतली जातात
हो
हे त्या म्हणजे त्याचं एक फार महत्व आहे त्या दिवशी त्या जोडव्यांचा अस तुहास ण तरी म्हणजे जे आपल्या शंगारच आहे ना ते त्या दिवशी ते विकत घेणं ते महत्वाचं असते त्या दिवशी मग खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलूनून आणि खरंच म्हणजे हा
पण तुमच्याशी ब खूप छान वाट जास्त करून तमही बोलणं शांतपणे ऐकून घेतला त्याचं जास्त कौतुक वाटलं मला
हो हो हो खतच
आणि धन्यवाद थँक्यू
हा ओके ओके बाय
अ हा
ह